काय रे चीकणी
ग
काय जांभळ्या देताय.
झोप यायला लागली लय
अरे आळस काढून टाक आळस काढून टाक. पी एस आय तु फ्युचर पी एस आय असा आळस करून कसा जमणार.
नाही लागलं काम सगळं
हम्म सक सकट आले.
काय करतो ब काय करतो बोर व्हायला लागलं सगळं वातावरण असं आहे ना वातावरण या वातावरणात झोप येती लय.
वाता मक्त झाला तब्येत खराब झाली म अर.
सुमतले मस्त वर फिरायला दार पाणी आलं
आपण तरी जाऊ आपण काय थांबत नाही.
तेच तेच झालं की नाही. पाण्याच्या थोडी नव्हे फिरायला त
काय बोलला.
पण्याच्या थोडी येणारे.
नाही कोण बोलल हा बोला लागला होय. ह हं.
अ जनते टास्क तुटल टास्क.
खास खास काही हा हॅलो!
म मग मम्मी.
काही करतात ते एनटीए वाले पाले तर झाले. एक रिझल्ट नाही लावतात बरोबर भाई लोकला काय म्हणावता.
कोणतारे.
नीट म्हज प्रत्येक स्टेप मध्ये माती खातात प्रत्येक स्टेप मध्ये.
काय जस
रिझल्ट ठोकवला नाही ले करायचा.
होकलाहणज का?
पहिले जव हॉल तिकीट काढली. हा दो चार लेकराची तिकीट अबुदपी लावते.
ते तर माहित आहे ती माहती आहे अबुधाबीते बाकी काय चुकल.
पहि नाही म्हण ते झालं, मग पेपर झाला, पेपरमध्ये कुठं ना कुठं गडबड केली जात. पहान आलं मग रिझल्ट आला रिझल्ट मध्ये आता. लेकरं हे आलं कमी मार्क आली.
हम्म हम् हम् ठीक आहे. अया मोटिक वगैरले असतील ना टप
मोठे गाव करते काय टोपचा त्या वर्षी.
टॉपर आले असतील ना त्या आदमी पर्
या यावर्षी हे काय टॉपर नजर मला वाटते.
नाही रे पण बातमी तर होती चांगला रिझल्ट लागला त्याचा.
काल पासून. कॉपी रेट लागायचं
जेऊ गेम झाले का?
घेऊन भिऊन नाव तब्येत खराब आहे माझी.
फगून खाय हले.
वातावरण बदलले ना.
दवाखान्यामध्ये जाचो दोन दवाख.
दवा खालत काय चवर.
दवाखान्यात जायचं होतं ना. मेड म औषध गोळे्या गुणी आहे.
इम्युनिटी जरा ट्रेन क लागे ना थोडा.
औषध औषध गोळ्या घुन यायच्या होत्या.
पहिले रोग प्रतिरा प्रतिकारक शक्ती माज वाढवतो जरा.
हम भाजीपाला खायचं जरा.
चिकन दराल काय र बा. मी तर तिकडेच कॅन्सल हो पाहि जि खलणारात आणखी गोष्ट. असं काही चार पाच वाजता जायचं. केरला केनसेत किलो.
काम लागलाय.
अच्छा केरला कॅनसल आहे म्हणलं मला.
ह ह हू काय
हरल्या बीमार सा हरल्या बीमार भर काय सांगाव
खूप प्रसिद्ध
नाय नाय नाय.
हम्म हम् हू मंग बाकी
हम्.
बाकी मजेत हे का म्हणलं?
मजेत मजेत बाकी काय मजेतच हाय बा
लय आळस याय लागलाय रे कटाळ येणार असं हे
आळस आळस नको रे बाबा हॅज करत नको जाऊ
वातावरण सगळं बदललं रे पाहिन डारेक्ट पुनाच डारेक् पाऊस पाऊस
सकाळी तन नून पडल होत मग मी अंग जाऊ लागलं म आता असं कसं चालन असं कसं
हम्म हू मंग बाकी?
बाकी काय खटाळ आला उ
आपल्याले आपल्याला पॉइंट फिरायचे पर ते ओ पॉईंट फिरू नका ओ चार तू आला नाही ते चालते पण आम्ही जातो
लय उशिल टाईम झाले फालतू सकाळी चार वाजता पोहोचायला लागते तिथे काही पू कस पोचायचं तितक्या लवकर पोहोचता येत नाई
पासू कस पस पायदल निगू
चार बजे जाने का वहा पे वहा से पैसा लेके आना ना पंधरा बीस हजार
पंधरा, वीस हजार मा बी होते मग काम काम नाही मंग पैसे पंधरा, वीस घ्याला म्हणल्यावर
नई रे पाइंट करने का आपने को देखेंगे कुछ कुछ पाहू ना कोणकोणत होते चांगले चांगले चांगले पॉईंट पाह बाबा ते बकवास एकदम हे हे
नाही नाही आपण ज्यू टाऊन मध्ये जाऊ, दोन आहे कोची मध्ये तिकडे हाईत बरका
वाळलेल पाहीजे ना ते वाळलेलं सु सगळ
नाही नाही काय वाळलेल नसते ते
अरे येत दिसले
ये हरियाली
हरियाली पाहाय असल एक तिकडं बावीशे किलोमीटर लांब
वोई तो मेन है
बावीशे किलोमीटर जायले आणि बावीशे यायले, सांग किती किलोमीटर पाहिजे.
वो एकदम मेन है वहा पे
साडेचार हजार किलोमीटर
हम्म.
हम्म हू बेकार वाटल्या न का मी इतका कंटाळा आला ओ इतका हे झालेलो काय म्हणतात त्याला सुस्त मी नख नाही काढणार.
इतका सुस्त झालो मी आज
म आ पाणीला असंच होते आळस असं जरास वातावरणतले
हम्म
मंग
म काय पाणकोंबड्या लई दिसाय लागल्या बा
पाणकोंबड्या कुठ दिसतात बे कुठे येत पाणकोंबडे
तिकड होत्या तिकड होत्या मघाशी चार पाच ते पाही आतल्या इथे
पाणकोंबड्या नाहीत बाबा ते टॅव टॅव टॅव टॅव करतात
टॅवटॅव नाही करत ते टॅव टॅव टीवटीव अह
तेते आहेते न मग ते
ते काय करतात
पण मग तेच टीवटीव आहेत ना ते
अबे हे पान कोंड्या येतात टिटव्या दुसऱ्या राहतात
टिटवी पाहिली ना एकदा मोठा
अबे टिटवी पहिली ना ती पानकोंबडी आहे
टिटवी नाही रे ती पाणकोंबडी आहे टिटवी वेगळी रायते
टिटवी आहेत ना बे
गोपाल ते चिटू आहे का पाणकोंबडी ती बाय ती ती ती चमटी जवळ गळा पांढरा हाय ती आता आत गेली ती भीकमंगी गोट आणला नई ना
ते पाय ते ती पाणकोंबडी आहे रे टिटवी वेगळी रायते टिटवी दाखुका तुले?
हम्म.
इकडे बाहेर नाही कभी आता
ते ते दे इथे दे.
हा ती टिटवी आहे ती, ती पाणकोंबडी आहे.
हम्म. त्याचं पांढर दिसते याचं पांढर दिसते
अरे लई वेगळं आहे हा कलर वेगळा आहे त्या गळा वेगळे वेगळे, त्याची चोच वेगळी आहे, त्याची हाईट वेगळीए शेपटी शेपटी टाईपच बी वेगळ काय तू काय चर सारखं दिसायला त्याच्यात
ह रंग सारखा हे बघ त्याच्यात बास हिचा गळा काळा आहे तिचा पांढरा आहे
टिटव्या इकडे येतात समजा हा
पण पानकोंबडी लई सुंदर दिसते. माझा फेवरेट पक्षी हाय ते. अरे सुंदर हे चल पाहिन ते काय ये हे पक्षी आहे बा पक्षी मस्त त्रास नाही देत काय नाही मुकाट्याने रायते रायते ये
झ
ये डुकरे कबुतर
हा ना हा.
घाण करून ठेवतात. त्या नाल्यात उतरू उतरू साफ करते म्हणलं ती ऐकु या लागला.
आपला सापू वापस आला का नाही?
ती झडी येणारे एवढ्या लवकर साफ येणार आहे.
रात्रीची ति चार दिसातन आगते.
उद्या पाला येऊन मग उद्या
माया गार्डन मध्ये पहा लागते माय बरोबर.
उद्या ज्या उद्या ज्या टायमाला निघलान ते त्या टायमाला पाहायला लागते तिथे येऊन म्हणजे ते लक्ष ठेवा लागते तिथ.
ती पहा पाणकोंबडी पहा ते पिल्लू हे लहान अ क्यूट ये.
आणि ती छोटी वाली - पांढरी -
पाणकोंबडी, पाणकोंबडा कोणता आहे?
पानकोंबडा पाणकोंबड्या त्याले म्हणतात रे ते भारद्वाजले- मोठ गोल्डन शेफ्टीच-
बस अ
चालतंय. मग अजून -
काहीच नाही र बाबा बसलो मस्त आता आरामदायक.
बिकुल
हम तू तर आ जाऊन आलो थांब ह एक मिनिट.
आता आज जायचं म्हणण यार लई थंड वातावरण. फटपट हवा लागते.
बर कॉलेज च काय रे. कॉलेज च मले जायला लागत दे कॉलेजले
गेल्या वाटत्यातस तू-
नाही रे उद्या जायचं आहे ना.
अ
बघुया अजून कोण
ओके ओकेओके. मग अजून काय म्हणते कॉलेज.
काहीच नाही. कॉलेज
हम्म हम् पानकोंबडी एक घरी न तो कडे पाळायला- फॉरेस्ट वाले खातात भाई ती. काही लोक खातात.